हॅलो, हा एकु आलं काय?
हो आलं, आता हे कॉल ठेवलं कणी, प्रश्न येत्यात ते दे मग आणि दुस सरा नंबर घाल.
आता काय कर सांगू? मग आता मी उद्या कणी तुमच्या मम्मीच्या फोनवर करतो, फोन हाय ना? मम्मी चा फोन
तर मी मम्मीच्या फोनवरणं तुला करतो.
आणि पापांचा तेन आहे का नाही भावाचा तेन?
नाही माझं एक हाय मम्मीच एक हाय आणि कुणाला आला नाही गं आता. पप्पासनी आलाच नाही.
का आला नाही.
नाही मी दिलोच नाही. पप्पांच्या वरनं भरलं नाही. मी पप्पांचा नंबर सांगतो. आणि माझ्या फोनमध्ये पप्पांच अकाउंट उघडून ठेवतो, मग तुला फोन ला तोय का बघ हॅलो. हम्म. हो.
हॅलो हॅलो.
ओके, आता मी आमच्या मम्मीला फोन करणार आहे काय. म काय करू, मम्मीला ॲप घ्यायला लावायची.
हा मम्मीला ॲप घ्याय लाव.
माहिती भरायची मम्मीचीच आहे.
हा म मम्मीचे मोबाईल नंबर आ मम्मीचा मोबाईल नंबर नाव तेन टाकलं कणी म मम्मीला ओटीपी येतोय. म ओटीपी घाल म्हणावं तिथं.
हॅलो.
ओटीपी घातली कणी वरती तुझं कसं आता तेजस्वनी माने असं पडलंय ना तसं त्यांच ओटीपी घातल्यावर युजर म्हणून पडतंय.
हा.
म अ तिथं ते युजर म्हणून पडल्यावरं कणी प्रोफाईल टास्क म्हणून येतंय. मग त्यात जाऊन नाव घालायचं. तुझ्या मम्मीचं नाव घाल आणि डेट ऑफ बर्थ तुझीच घाल. अं?
तेलाच सांगतो.
हॅलो.
हॅलो हॅलो ऐक की. ऐकू येते का नाही.
येतेय.
अग बाई असंच काय करत आहे. हॅलो. हॅलो नस्. आता मम्मी मला फोन लावायला चालते तिच्या माझ्या फोनवर ना.
ला मम्मीच अकाउंट तयार कराला पाहिजे आणि मग तू फोन लावलीस की म. मम्मी पण फोन लावली तर चालते.
नाही नाही मम्मीला फोन लाव येणार नाही. कारण मम्मीला टास्कच आला नाही मग मी तुला लिंक. पाठवलोय काय?
पाठवल्यास की.
हां म ते मम्मीला लिंक पाठव.
मम्मीला मिळणार पैसे पण मी मम्मीला पाठवले तर.
होय ते त्यांच्या अकाउंट वरती दिसणार. तू युपीआय आयडी तुझी घटलीस की तुला येतेत पैसे.
मला ते पेड नाही नाही तु मला पैसे पाठवल की मी सांगतो. त्या नंबरला.
हां चालतंय मग त्यांच्यात पण माझंच आहे.
आं.
त्यांच्या तुझ्यात आणि मम्मीच्यात माझच घालू यूपीआयेआयडी. मी आल्यावर तुला देतो.
कुठं घालायची युपीआयेआयडी इथली का पहिलाची?
तुझ्यात घातल्यास ग ती मम्मीच्यात घालाय पाहिजे. ते नंतर आहे सोड पेमेंट अजून काही दिसना झालंय. जास्त पण करायला पाहिजेत वाटतं.
हम्म हम्म हम्म हम्म.
फोन कट करून बघ आणि प्रश्न सोडव ते मग मी तुला एक नंबर पाठवतो.
ऐक की. मी आता बहिणीच्या भावाच्या फोन मध्ये. लिंक पाठवतो आणि मी त्यानसनी करतो आणि मला त्यांनासनी सांगतो. मला करा म्हणून मग दोघासनी मिळणार नव्ह?
नाही ग त्यांना टास्क जाया पाहिजे मगच त्यांनी तुला फोन करणार.
मग जर त्यासनि टास्क टास्क. टास्क राहून दे त्यांनासनी फक्त. मी तर केला चालतंय नव्ह?
हां म्हणजे अकाउंट असल तर तू केलीस तर चालतंय. अगं त्यासनी काय सांग ॲप घ्यायला सांग.
हम्म.
ॲप घेऊन माहिती भराय सांगतो.
हां आणि म तयार झालं क नई मग तू फोन करून बघ लागतोय काय.
हम्म आता काय करा तुमच्या मम्मीच्या फोनवरन कर मला. मी तुला करतो. तेवढ्यात दोनशे रुपये होत्यात आता ठेऊ काय?
हां ठेव आणि प्रश्न येत्यात ती सोडव.
काय काय असतात? कस सोडवायचं?
पण कर तुला आवडतय ते एवढी काय नाही चार ते पाच आहेत फक्त बारकी बारकी.
हम्म बरं बरं चालतंय. कर लगेच, ठेऊ काय?
अगं आम्ही कधी करतो माहिती आहे फोन एकोणतीस ला करतो बघ. आता सत्तावीस झाल्यात.
हम्म.
चाळीस ला करतो.
हां चल.
थांब.
हा.
दे आता
हम्म.
हा.